हा.
कुठयं ती? हा, कुठ?
गेल कामाला.
कामाला पाऊस न्हाई का तिकडं?
पाऊसही येतोय-जातोय बुवा.
हा का? आमच्याकडे जास्त पाऊसयं.
इकडं उघडतोय येतोय.
हा.
हम्म, आ, जेवण सकाळी झालंय बुवा, आता दुपारचं रायलाय.
हा का? सकाळी काय नाष्टा केलता?
सकाळी काय नाही बुवा, पापडाची मिरची. तळलेली का नाही मंगं, आता हो ते, क थोडीशी.
भाकर होती बाजरीची का चपाती होती गवाची?
नाही-नाही, नागलेची भाकर होती मग.
मग आता दुपारीला काय बनवलं.
दुपारी आता पाहाला लागेल, काय बनवलं घरी जाऊन.
आज काय म मास-बिस नाहीत का घेतलं?
नाही-नाही, आज नाही काही, मास- खेकडींचा नाही आज.
नाहीये. म्हणलं असन काही पावसात.
आज संध्याकाळी.
हा का? आम्ही पनीर भाजी बनवली.
पनीर आज बारी ग तुमच्या का? हम्म.
आ, म्हणला बनवा जास्त सगळांना ये मग जेवाय आमच्या या गावाला.
तेस तर ये लागल.
आता तुम्ही कामाला गेलत म्हणत तीन मग तेवढा लांबुन कसं काय येशील ना आमच्या गावाला?
हा ना व वेळस लागल.
आलं तुम्ही तर मग बनवु परत.
तेच तर.
अं, नाही आल्यास का नाही? मग तुमच्याकडे.
अहो, मी चालू आहे ती आता पाहु. चालू झालाय ना आमची आले, पण माणसच नाही आता सध्या रिकामे.
हा ना
आमचे आले अर्धे झाले, अर्धे राहिले. आज घ्यायचे होते पण मोड आलाय आज. म्हणलं बघु उद्याच.
हम्म
निघाल्यात आमच्या.
आना ना भरून मग संध्याकाळी होईल चटणी कराय.
आमची माणस नाही न खात आहे कोणी.
मग कायला तुम्ही सांगत आहेत खेकड्या केले.
तुमच्यात कड चालत आहेत ना म्हणून मग म्हटलं आहेत आमच्या अ येत असतील तर या धरायला.
मला वाटलं धरून आणतेत तुम्ही आयते.
आम्हाला नाय न धरता येत त्या.
परत तरवट्यातची भाजी खाली का तुम्ही?
करवट्याची बाजी काय? मला आठवते ती चांगली राहतीय ना?
आ?
काह्यासाठी उपयोगी होतीय ती? खायला तर चांगली राहते ती. सांधे वात साठी.
हम्म आमच्या भरपूर याडा नी निघाली
मग तुमच्याकच याल लागल बॉ तराठी.
एक भी नाही जोडीला न्या लागते एक दिवस अ बनवाया.
या लागल मग म्हणल आता तुमच्याकड.
आमच्याकड हा या ना मग.
लय भाज्या आहेत तुमच्याकड रानभाज्या आहेत.
रान भाज्या जास्त ती आमच घरच रानात आहे ना.
असय का?
हम्म म्हणून रान भाज्या असता परत ते याची भाजी माहितीये का तुम्हाले?
कसली?
गाय पताची?
गायपताची नाही बॉ आजून खाली बॉ ऐकून आहे.
किती भारी लागती ती भाजी.
खरस काय? कशासाठी उपयोगी होते ती शरीराला कोणत्या का साठी उपयोगी?
शरीराला? ती शरीराच्या तीन आजारावर चालती.
कोण? तीन आजारावर
कावीळ, पोटदुखी आणि मन केची आजारावर राहते ती
मग भारी औषधी हे भाज्या खात्यात बरं का तुम्ही.
औषधच खायच्या, रानभाज्या जास्त खायच्या हां म्हणजे शरीर चांगल राहतयं तंदरुस् तंदुरुस्त राहतयं आंबट वस्तू खायची म्हणजे पचन होतंय चांगल
नाई बुवा तुम्ही चेक करस? करतुले हेत का तुमच्या भागात?
हां आताच स् नाय आतायेलौ पुढं निघल त्या आताशी ते हे निघाल बी निघाल त्यांच्या बाहेर ना.
असं हे का?
हां.
नाही बुवा, लयी हे मग तुमच्याक
च्यानंतर सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात राहत्यात
सप्टेंबर ऑक्टोंबरलाच मग निघालोव सांगाय येतो आम्ही न्यायला.
हां करलें मे का?
मेयका पण राहते ती.
मं गौरीची भाजी माहितेयं का तुम्हाली? आं बऊरीची भाजी माहितीये?
बऊरची भाजी ऐकूनय पण ती हे काय हेनी केली खाली नाही बर का अजून? नाही ना खाली अजून.
बऊरीची भाजी चांगल राहते ना
आं भारीयं का तुले
परत आघाड्याची भाजी
आगाडीची पण हाय
आघाडयाची भाजी मुळव्यादाला जास्त चांगल राहती.
काय म्हणत तर याच्यासाठी दाडी साठी पण चालतय आघाडा?
हां दाढेसाठी चालूदे रेवेचायचं बघ केवढा शेंडा निघाला
नुसत्या तुम्ही करा म तुमच चालत काय एवढ्या बाजू सांगत सुटल्या ती ईड ही बाजू निगाली तीड ति नघाली
हां आमच्याकड रस्त्यानं भा ज्या रा रस्ते आहेत जंगलातनये आमचे ना मग आम्ही चालोय रस्त्या ना तर रस्त्यानं भाज्या निघाल्याती भरपूर गोखरीची भाजी हायआमच्याकहे.
पंण खाऊघाला एवढ्या भाज्या येत तुमच्याकड? शेवग्याच्या पानांची नाही खाली बुवा काय उपयोगासाठी येओ?
तिच्यातून अ जीवन सत्व भेटतयं. हुं राात आंधळे पणाला सांगत राहते ना ती
तुम्हाला लईच माहितयें बर का रानभाजेंची माहिती.
आहां
तुमच्याकहे यावच लागेल मग रानभाजी
टीहरेची भाजी, आळूची भाजी
अयो, लई बाज पो
सगळ्या रानभाज्याच, होत्या आमच्याकं. कोरडोची भाजी, माहिती का, तुम्हाला ही?
कूरुडुची नही ना, ओ.
कुर्डूची भाजी आणि आगाड्याची भाजी याच्यासाठी खायची, ती मूळव्यादासाठी. हम्.
घ्यायलाच पाहिजेल, आता तुमच्याकुण.
हम. या ना म.
तुमच्या, तेचत यावच लागल तुमच्याकुण, लाईट भाज्यात तुमच्याक, एवढ्या भाज्या, म्हणजे सगळ्या भा ज्यांचं, माहिती घ्याय लागल.
चालू झालं, आमच्याकून
ते महिला
इडून पुढं, त्याच भाज्या चालू झाल्या.
तेच त.
रोज, एक-एक भाजी करून खायची, वर्ष-वर्षातून एकदाच. परत नही.
वर्षातुन, एकदाच भेटतात का, ते?
हां, आणि टायमालाच पाऊस पडला का, मगच निघत य त्या ना?
पावसाळीच देता ते.
हां. ऑक्टोबर नंतर, म भाजी नही भेटत.
मंग यावंच लागल, ऑक्टॉम्बरच्या अगोदर.
हम्म, तिदून पुढं नही राहती, म त्या, या होऊन जातात ना. निबार होउन जाते ते, मंग नही भेटत.
पपया आहेत का, तुमच्याक, हं?
पपाया हाय ती, पण आता पावसामदी नहीं ओ, एवढं पिकाच्या याच्यात करामलं नही, बक आरामजेती चाई, खायची साई, आहे आमच्याकडं. पण त्या आमच्या आज्जी न दिली होती, ती हाये.
आच्यात करंद आहेत भरपूर, मग,
याना एखांद दिवशी, खयला.
काय फुलांची, झाडं आहेत का, तुमच्याक?
फुलझाड-फुलझाड, आमच्याक् आहे गुलाबी
बागात करायला दे ना, आम्हाला मोगरा कधी.
मोगऱ्याची झाडं, न्यायला ये ना.
कोणता मोगरा य? कळीचा का, तो डबल पाकळीचा? हा कळीचाच पाहिजे गज ली त्या फुलांनी मार्केट राहते ना.
कळीचा मोगरा आहे ना आमच्याकडे.
हा का?
हम्म.
मग आमच्याकडं येणार असलं, तर घेऊन या आमच्यासाठी.
बर चाल तुमच्याकड भाज्या न्यायला आलो त्याच्यामूळं यायच लागलं.
या मग भाज्या न्यायला आमच्याकड याच टायमाला भेटतील पुढंच्या महिन्यापर्यंत मग नाही भेटणार.
असंय
हा. त्या काय दो अ दोन ते तीनच महिने चालतेत ना.
हा.
पाऊस पडला का? मग तिथून पुढं मग त्यां निब्बर होऊन जाते, मग नाही गोड लागत ते, कवळ्या कवळ्याच खायला लागते
मग यायचं लागल.
तोंडुळ्या आहेत का तुमच्याकडं?
तोंडुळ्या आताशी होते बवा आहेत ना तोंडूळ्याची झाडं आहे ह.
झेंडूची नाहीती.
नाही ती? मग आमच्याकडून घेऊन जा.
याय लागलं मग घ्यायला.
हा.
यायचं लागलं. आ?
जनवरात हाय काय ती?
हायत मग दोन बैल आहेती, दोन गाय आहेती. शेळ्या नाहीती. गाय आहेती आणि दोन म्हशी. एकच म्हस ये बुवा.
हा का?
एक कोंबडया नाहीती.
हा का?
एक गाय देते दूध आणि एक म्हस आता आटत आली.
हा मग गावशी तुप्रात असेल ना तुमच्या हितं.
आता तूप नाही बनित सध्या. मागं होता पण ते एक एक पाहुण्यानं घेऊन गेला ना होता थोडस घरात.
नाही माहिती आम्ही आताशी शाळेवरून आली. हा.
घेऊन गेले ते पाहुणे आले होते.
ह
ते घेऊन गेले,
हा
हा ना
आम्हाला पाहिजे होत औषधाला, म्हणून म्हटलं
तेचत तो पाहुना घेऊन गेला ना पण.
पुढच्या वेळेस देतो. तयार केला का आता बनवला का मग देतो
बरं चालेल
त
हम्म नेऊ का म
बर ते भेटल का
काय
आळूची भाजी
आळूची भाजी जायला लागल आनायला
पण भेटत का
हा भेटत ना
हम्
हम्म
चालून मग आलो एखा दिवशी